बोला होतय बोला ना आवाज इवराायला बोला माझा आवाज उ माझा आवाज उराला ना हा हा बोला म
आवाजच नाही
नाही आवाज नाही माहिजे मी स सरचा फोन आला तर त्याच्या कारनाने तो कटला
हो काय
त्या गाडीसरचा फोनालाून मि
हो ना हो ना तस म्हधलं मी उचलला म्हटलं हे कोठ झाणार
मला ताईने सांगितलं या नंबरवरर लाव तुमचं नाव पहायला मेटलं का आता भास्कर भाऊचा नंबर आहे आणि त्याच्या याच्यावर दुसरं चालू होत देऊन एक काम कर तूच लाव मग येन आता अ माझं ते रात्री चालू झालं माझं ते रात्री चालू झालं कार्याया त्यांना पूर्ण डिलीट मारलं अ डबल चालू केलं
हा ना मी पण अपडेट केलंत ना
हा मला ते माहितच नवतं अपडेट करा लागते म्हणून हे काय म्हणत मी डिलीट मारतो म्हण डबल करतो झाला तर झालं म्हणे मी म्हंटलं बा करून पा म्हटलं हा मग करून पाहिलं मग चालू झालं मी तर दुसरा टास्क केलाही नाही
नाही काय आता येेतेच ना म हे झालं की एक झालंेत ना
होव ना हो ना
बाकी झाल चापणी?
हा चहा पाणी झाल सगळ करून घेतल तही म्हणे आता लावा म्हणे फोन एका एका लोन पाय म्हणे झालत झाल. म्हज कजही
हो हो आमच चालूच ये.
गावातले असल्या किन बाय बोलायले तर बर होते बिचारे
नाही तर काय, आ बाहेर गावाचे समजा बाया असलं की काय बोलयाचाये ते यी समजत नही.
आमच्या तई ना धानापूरच्या, वारकेडच्या, कारल्याच्या
ह बाबा रे!
इ्हर खेळ एवढ्या बायाची संकर्ती आहे त्यांच्या हातात धर वयी असतीच. ते वही त्या वहीतले नंबर काढतात न लावत राहतात एका एकाले फोन.
वावरे
त्याची झाली बाई हो आता त्यान नम्र लिहून ठेवेले तेच नम्र मी लावतो सगडेइले.
हा ना हो ना मला येऊ रा नाही नानापूर कारला जा आपल्या गावातले बी समजा
हाव होन, नाही हो कराच लागत एकीमेकीले. ती झाले. काय मा कट्टते तो आपोआप सेकंद झाले की.
नाही, नाही सेकन झाली कि ते आपल्या कट करा लागता ते.
ते म्हणतात झाले असतील सेकंड म्हणून म्हटल पंधरा मिनिट दहा मिनिट झाले नाहीत की
हॅलो
हॅलो दहा मिनिटांनीच झाले का दई.
दहा मिनट? बोलायलागते काय दहा मिनिट बोलायला लागते सगतच आहे.
पूर्ण दहा मिनट बोला लागतात ते. तर भेटते तो पॉईंट नायी ते भेटत नायी
असाये का ते?
हव पूर्ण दहा मिनिटं बोलाय लागतात ते. दहा मिनिटं बोलले की तस तर आपाआपच कटव दहा मिनटं बोलली होती ना वो ताई तो? नाही काय? जाऊ द्या काय म्हणते तुमच पार्लर? हॅलो ट बी चा कॉल. हॅलो. चालूच ये ना.
हा हॅलो
हा बोला ना.
अरे मला दुसरा फोन आलता ना. हम-
तेचतो मटला आवाज नायी येऊरायला आवाज निवला काल सांजेचा कार्यक्रम झाला ना वो.
हो झाला इकडे अठराच्यावारी.
हाव ना. आम्ही स्टेटस हे पाहिले बई. फेसबुक वर पाहिला आम्ही, जास्त पाहुणे नव्हती वाट टी
नाही नाही जास्त पाणे नवते.
हा.
त्यायच्या इकडडेच होती फक्त नायी ते गाडी भरून आलीती बस बाया आब्या जास्त मोठ नवत तस हे पाण्याचा न कस अ
बाहेरच केला वाटत त्याइन कार्यक्रम. बाहेर केलावर म्हटलं त्याईन कार्यक्रम. हा दिसला न मले ते मोबाईल मध्ये स्टेटस हो. हुं.
आपल्या मंदिच्या पुढे. मंदिच्या हा म्हणजे असं त्यांच्या घरा समोरच हा.
हाव घरासमोर रोड चांगला आहे ना त्याइचा मस्त रोड आहे मस्त मस्त कार्यक्रम होतात त्या रोड वर त. मंडपही मोठा येईलशे त्यांच्या लग्नात असा मस्त मंडप पडला होता.
हो.
गेल्या का तुमच्या पोरी मग येले बाहेरगावले शिकायले.
नाही वा अजून ते हेच झालय त्याच ऍडमिशन.
झालेच नाहीत का आणखीन ऍडमिशन.
ऍडमिशन म्हणजे आता त्याची तारीख येते ना.
हाव का?
हममंम..
सकाळी तुमचं पोरग आलत बाई व कायसाठी आलत काय माहित.
अव बाई ते तिच्यासाठी का ते. त आता उद्या अर्जंट पाहिजे ते ओरिजनल.
हम्म हम्म हम्म..
त्याच्या साठी येऊ राहिला तो दोन तीन दिवस झाले म ते बालू काही भेटून नाही राहिले.
नाही ते घरीच नाहीयेत ते बँकेतच पळतात सकाळी नऊ वाजताच.
मंग का हो आता उद्या भेटणार नाहीये.
काय माहित बाई आता संध्याकाळी आले की यून पहा म्हणा.
बर बर कीती वाजता येतान.
त्याइचा टाईमही मी कहीच सांगू शकत नाही.
बरं संध्याकाळी आठ वाजता आठच्या नंतर आलं चालते काय.
नाही सात साडेसात वाजता येऊन पहायला लाव जा.
बर बर.
साडेसात वाजता त असतात बशेल मग ते.
हाव.
लवकर आले घरी की बसतात मग ते नाहीत मग होते साडेआठ वाज त्यांनचा जेवणाचा टाईम.
हा हा
जेवणाच्या टाइमला मग ते इथे काहीच करत नाहीत मग ते जेवण करायला बसले की एकदा जीवार येते मग.
नाही नाही बरोबर आहे ना.
मग झाल्यावर एखाद्या वेळ बसले तर बसले नाही तर मग काही बसत नाहीत ते.
दिवसभर काम करून पिके जाय तिकड जाय
हमम..
तसा बी जीवावर येते ना माणसाच्या दिवसभर काम करा लागते ना.
काय माहित त्या बँकेत काय करतात काय नाही त ते.
हो ना बाई उभेच असतात आम्ही पाहिलं ना. इथे जाऊकी तिथे जाऊ की चक्रा असन चालू असता त्याचं मारण.
हावना.
तरी बी कोणी काही विचारले नाही तर
मी काही जास्त लक्ष देत नसू द्यायचे. कधी या न काही करा.
सकाळी आलते तर वावरात जायत होते ना.
हावणारे दोघही बापले काय आलते ना व सकाळी. दोघही बापलेक आलते ती.
काय म्हटलं?
सहा चाळीस झाले बाई हो तेचत म्हटलं. सहा चाळीस त झाले दहा मिनिटं बोलायला लागतात पूर्ण दहा मिनि ट उद्या लागता ते.
कोणी उरते मग.
ते आपण टाइम पाहत राहो त्याच्यात होते का होते का,
अरे मी उद्या कॅटनीवरच्या कॅट.